हॅलो
हा
अ संपांचे स्वरूप बघ हॅलो संपाचे स्वरूप बघत्या हा संप शांततापूर्व, शिस्तबद्ध आणि संघटित होता. काळावधी काही दिवसापासूनच ते काही आठवड्यापर्यंत हा संप चालला. त्याचा परिणाम कामगारांच्या एकजुटीमुळे व्यवस्थापनावर दबाव आला आणि कामगारांच्या मागण्याकडे लक्ष देणे भाग पडले. नारायण मेघाजी लोखंडे यांचे नेतृत्व कामगारांची एकजूट आणि न्यायासाठी तिची लढा यानेच पुढे संघटित कामगार चळवळीची भक्कम पायाभरणी केली.
बर
अमल गमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्वंट्स ऑफ इंडिया अँड बर्मा अमर अमलग मेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्वंट्स ऑफ इंडिया अँड बर्मा स्थापना अठ्ठावीस जानेवारी एक अठराशे सत्त्याण्णव ला झाल्या. हम्म
हां
त्याची पार्श्वभूमी बघ-
किती किती
अठराशे सत्त्याण्णव अठ्ठावीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव
नकाय झालं
अमल गमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्वंट्स ऑफ इंडिया अँड बर्मा ब्लुटूथ घातली नाहीस का वरचे
नाही नाहीतरी उशीरी पडपड उचलला असतो.
ते मला साईडचा आवाज आलाय तुझ्या लई
साईटला कोणच नाही माझ्या
आवाज येते यायलाय मला
मगाजन क भघता
यायलाय
लयालाय
होय ह
म
म काय
उभेप नेक्स्ट टाइमला का हे कर लँग्वेज िरेक्टर इंग्लिश कर तिथला
काय
नेक्स्ट टाइम ला कणी हॅलो
हा
काही आले म्हणलीस
आवाज यायलाय ग तुझा साईटचा
आता गेला काय
नाही
मगा ज नन जाल आता कुठे यालाय आता हॅलो
आवाज येतय का ना
आ
आवाज येतय का
मग बोल की आता पटपट
वर्षे पैसे कट होतील ग अस का करायलास?
हा कुठेल वे?
त ह अभ्याय कर मला पंख्याचा आवाज आलाय तुझ्या.
सर्व कड नाही की ग?
ह
थाब बंद करतो. हम्म, पुढ बोल बघ आता. हॅलो.
हम्म बारीक आहे.
तेवढ जगतो गप.
भारतामध्ये रेल्वे नेटवर्क वेगाने वाढत होते. परंतु रेल्वे कामगारांना विशेशता रेल्वेचा शोध जे जेम्स निसना?
काय जेम्स? हम्म.
जेम्स व्हॅट. हम्म.
डलहौसी.
आणि जेम्स वाॅटने काय केलेय?
हम्म.
इंजनचा रेल्वे इंजिनचा स
च जेम्स वाॅटन शोध लावला असेल आणि भारतात पहिल्यांदा सुरू केला तो डलहौसीने. हम्म, हम्म, कळलं. हॅलो.
आता हा तू जरा आता सांग मला.
हॅलो. अगं ब्लूटूथ घालुन ये उद्या म..
की तुला जे आहे ते सांग. ब्लूटूथ घालना मग.
खाली आहे मी वर आहे. करंट अफेअर्स मिळाला का तुला?
कुठलं?
हॅलो, ते ट्रेलिग्रामचा काय विषय आहे?
हा..
हम्म.
हा ते आहे काणी काहीतरी बहुतेक अपडेट करायला पाहिजे का नाही.
दोघांचं पण होय.
तुझं पण आलय आहे तस?
हम्म. हॅलो.
हा..
काय सांगालतीस?
सांग की तू काय बोलालतीस की?
हम्म, काय म्हणतो.
कशाचा?
टलिग्रॅमच. भेटलं काय.
हो तुझं पण तसंच व्हालंय.
होय.
वर्षे.
फोन आ.
सकाळी ऐक ती सकाळी उठलीस की नी
हम्म.
हॅलो ते वर्बच की नी नाहीतर आता जाऊन तिथ बजा आणि ते वर्बच तेवढं हे करून घे.
काय?
प्रिंटा मारून घे.
हम्म. हा बरोबराय.
म्हणजे उद्या वर्बच करूया. त्यावर वर्बवरच सगळं डिपेंडाय ग
कुलूप घाटलय कुलूप.
आतन पण.
कुठन सगळीकडनच घाटल्यात. कोण घरात नव्हतं ग सगळ्यांनी घाट ते घाटल्यात मग.
मग उद्या सकाळी उठून कर.
हम्म.
लवकर उठ जरा.
आवरु का नको माज.
एवढा वेळ लागतो वय आऔऱ्याला अर्धा तास लागतोय काय आवऱ्याला.
होयहोय वेळ लागतोय मला. अर्ध्या तासात काय होतंय. आवरतोय आणि काय करायचंय.
आवरत्यास म्हणजे कस काय आवरत्यास.
दोन तासात लागत्यात मला आवरायला.
काय आवरत्यास तु असल येत्यास तर गबाळ्यासारक आणि.
आई शप्पथ. गबाळ्यासारख येतोय काय. होय.
शर्ट पॅन हि घालुन इत्या आणि सांगत्या आवरायला वेळ लागतोय.
त्याचं कसं मध्ये आहे का घालून येतोय म्हणून. मग तिथ काय संमत आहे ते घातलं वेळ लागत नाही.
किती वेळ लागतोय तेच म्हणायला लागलोय. काय सीमा वेणी तेन हाय तिच रोज असत्या.
तिचं घरन म्हणजे काय एकदा घातलं की ती का महिनाभर काढत नाही का मी हकड काच काय.
नाही फॅशनेबल ते नाही म्हणायला लागलो फॅशनेबल पण असल काय घालत नाहीस. मग.
त्याचा का विषयाय रोज का फॅन्सि घालायलाय पाहिजे आई तू काय. बोलत कि ग आंघोळीला वेळ लागतोय मला आंघोळी अ
किती वेळ लागतोय.
पंधरारा मिनटं.
मग त्याचे पंधरा मिनिटं र आणि
हम्म ते अगोदर पंधरा मिनिटं.
बरा अर्धा तास पंधरा मिनिट.
नाही खरं सांग आलोय तुला
थांब कॉल कट करतो परत लावतो.